आवाज येतोय
हा येतोय
हा नमस्कार
नमस्कार
काय करताय
काय नाही निवांत.
हो बाकी काय चाललंय.
बाकी काय घरीच पाऊस नाही.
अच्छा हो आमच्या इथे येत होता पण आता कमी झालाय तसा
आमच्याकड काल चार दिवस झालं ऊनच पडलय
हो आम आच्छा आता आमचा पण पडतोय पण आधी खूप पडलेला ना म्हणून
ह ह ह
मुंबईत खूप पडलेला हम बाकी अ काल सुट्टी सुट्टी होती काय केलं तुम्ही
काल सुट्टी घरीच घरीच असते मुलांना सुट्टी मुलांच बघायचं मग मुल मुल एकड तिकड खेळतात त्यांच्याकड लक्ष
हो कुठे नाही गेला संडेला.
संडेला नाही घरीच असते कधीतरी जायचं मम्मीकड.
हो हो आमचं पण असच आहे म्हणजे नक्की नसतय. कधी आम्ही फिरायला गेलो तर ठीक आहे नाहीतर काय संडेचा आ घरी पाहुणे येतो आम्ही पण कुठेतरी त अस आहे म्हणून
पाहुण्याचा पाहुणचार करायचा म.
हा तेच हम्म पण तसं आहे की म्हणजे संडेला काय आहे कि आपल्याला म्हणजे वेळ असते. आराम करायचा अ म्हणज जे आरामात उठायचं नाश्ता वगैरे करायचं आणि दुपारी जेवण वगैरे करायचं. आणि कोणी तरी आले तर तर ठीक आहे वगैरे मारून एन्जॉय करत राहायच.
होय
आणि आपण म्हणजे आम्हाला पण इन्व्हाइट करतात असं नाहीये. क या तुम्ही फक्त आपल्याला संडेच भेटतो ना बाकी काय दुसरा काय दिवस भेटत नाही
हो एन्जॉय करा कुठे जॉब ला जातय काय तुम्ही?
नाही नाही नाही मी हाऊसवाईफ आहे फक्त हा.
हा हा हा मी पण मी आणि आमचं आम्ही कसं ग्रामीण भागात जातोय राहतोय त्यामुळ आम्हाला सगळे दिवस सारखे लवकर उठा, जेवण बनवा, सगळं मुलांचा आवरा, आपल आवरा सगळं त्यातच वेळ जातोय संडे पण तोच आणि मंडे पण तोच. आणि त्यात कस आम्हाला चहा, नाष्टा म्हणजे स काळी सगळ्यांना लवकर जेवायची सवय असते ना त्यामुळ जेवण लवकर पटपट नऊला आवरायचं तेच मग चहा दोन, तीन वेळा घेतात सगळी जन. द थोडं दोघं, तिघं चहा पितात त्यामुळे तेवढं चहा घेतात त्यामुळं नऊला तरी कामाव जातात सगळीच म मुलांच टिफिन त्यामुळ नऊला जे स्वयंपाक आवरायचा तवर दुसरी काम आवरायची दहाला ते सगळी मग साडे दहाला तरी आम्ही जेवतोय त्यामुळे नाश्ता, बिष्टा काय नाही सकाळच डायरेक्ट जेवणच.
हो बरं हम्म हा तिथे ते तसच असतंय. हा आमच म्हणजे गावीला पण असंच आहे, तसच आहे पण आम्ही गायची राहतात ना त आमच काय जॉब सिट सिटीलाच जमते ना आणि सिटीलाच आहे महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला काय जमायला लागेल आहे म्हणून आता पण काय ते ते आपल्याला म्हणजे बाकी दिवस काय घरातले काम करायच. आणि मुलांना शाळे वगैरे पाठवायची, परत आणायची, झोपवायचं आणि जेवण त्यांना करायचं आणि अ आपण पण म्हणजे पूर्ण दिवस तसच जातो.
हो दिवस काम आातच ते झालं की दुसरं, दुसरं झालं तिसरं काम आपल्याला हाऊस वाईफ ला काम जोडलेलं असतयच.
हा ते तर आहेच.
झालं की दोन, दोन झाले की तीन, कायतरी काम असतातच आपल्याला.
हा म्हणजे पूर्ण दिवस दिनचर्यात तोच हे- हे आपलं रुटीन हा.
पाच चार वाजले की मुलं आली त्यांच आवरा, त्यांना खाऊ द्या म नंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक, परत मग त्या मुलांचा अभ्यास. मग परत त्यांना घरच्यांना जेवाय वाढा, मग तवर दुसरी काम ते झालं, दिवस संपला असं जात
संपला हो तेच तर ना पण असंय? यामध्ये कधीतरी आपण पाहुणे गेल तर कोणीतरी आपल्या घरी पाहुणे आले तर बरं वाटतं. ते अस की म्हणजे आपले जे मनाचे मनातल्या फि- फिलिंग वगैरे आहे ते शेर करता त्यात म्हणजे आता काय ते ट्रेडिंग मध्ये चाल-चाललंय की, म्हणजे गर्ल्स लेडीज वगैरे असतात ना ते कि- किटी पार्टी वगैरे ठेवतात. जेनस तर कायहे आपले ते आपले मिस्टर हे ना बोरिंगच असत. आपल्याबरोबर खरं सांगितलं तर, ह ह तर
जातात फिरायला मित्रांच्यासोबत. पण आपल्या वाईफला कधी नेत नायत सोबत. आपण घेऊन जाव, फिरावं कोठतरी हे कराव मुला-मुलांच्या सोबत एन्जॉय करा असं त्यांना वाटत नाही पण आपण पंधरा दिवसातन, आठ दिवसातन जातात मित्रांच्या सोबत पार्टीला, फिरायला जातात पण आप वाईफ सोबत नायत कधी.
नाय हा बरोबर सांगितलं तुम्ही.
होय सगळ्या- सगळ्यांच तेच असतय आपलं आपलं एन्जॉय करत्यात आणि वाइफला आ- पण आपण कधी एन्जॉय करणार, मिस्टर करतात एन्जॉय पण आपण कधी करणार एन्
खरं सांगितलं तुम्ही, तर काय आम्ही ना म्हणजे असं ठरवतात की, बाबा आज ह्यांच्या घरी आपण किटी पार्टी करूया, आज यांच्या घरी क करूया आज माज्या घरी करूया. आणि थोडा म्हणजे वेळ आपण काढूया, असं की बाबा जे फिलिंग असतात ते आपण शेअर करू, इन्जॉय करू. हसी मजाक करू आपण हे की नाय, तर आपले माइंड ना रिफ्रेश होऊन जातात. हे की नाय म्हणजे पूर्ण दिवस ते घरातले काम वगैरे हेन हें हें करून माइंड तं डिस्टर्ब होऊन जात. तर मग थोडा तर आपल्याला, म्हणजे लाईफमध्ये एन्जॉय तरी पाहिजेच.
पाहिजे, मग तुम्ही तसं कसं सिटीत राहताय ना त्यामुळ मैत्री मैत्रिणी एकत्र करायच्या, आधी छोट- छोटीशी किटी पार्टी करायची असे करत असत, पण आमच्या इथे ग्रामीण भागात कोण किटी पार्टी करणार, साध कधीतरी आम्ही कधी वर्षातून एकदा कायच कधीच म्हणजे वर्षात आप कार्यक्रम ते हेच असत्यात हळदी कुंकवाच त्यावेळी एकमेकीला भाकरी द्यायची. तेवढंच ते, असं काय एन्जॉय नाहीच ओ कधी. हम्, सिटीत असलं कसं आपण इ तर आजर संडे आहे आपण फिरून येऊया. कुठतरी जाउया कुठतरी चहाला चहा कॉपी प्यायला जावया, कुठतरी मस्त अस हे पिउ समुद्राच्या किनारी तुम्ही जर मुंबईमध्ये आहात, तर समुद्र फिरूनये असं वाटतय. पण ग्रामीण भागात आम्ही काय करणार, नुसती शेतातली काम, घरातली कामं झाली ग
ह आणि काय जॉईंट फॅमिली असते, जॉईंट फॅमिलीमध्ये त्या आपण अजून कुठेतरी जाऊ शकतच नाही.
होय जॉईंट फॅमिलीमध्ये म सगळे ओ जरी मिस्टरांची जात असली तरी दुसरे ओरडणा कु तं काय नुसती फिरतात हे करतातं असं असतंय ना त्यामुळं आ जसं जर आपण आपली पर्सन फॅमिली असली की कसं आपण फिरू शकतोय मिस्टरांना सांगितलं की ते म्हणणार जा असु दे कर एन्जॉय मी करतोय तू पण कर म्हणणार पण जॉइंट फमिलीमध्ये तसं नाही सगळ्यां
तसं नाही हो हो हो हो हो बरोबर सांगितलं तुम्ही तसस आहे. पण काय करणार आपल्याला म्हणजे थोडस असं पाहिजे म्हणजे असं लाईफ मध्ये. असं मीन्स म्हण म्हणजे आपल्या टॉपिकच म्हणाले असं हाय. कि बाबा थोड तरी आपल्याला कुठेतरी अ फिरायला जाऊया म्हणजे काय लेडीज वगैरे आली आपल्याला गप्पे सप्पे मारले चहा वगैर पियाली नाश्ता वगैरे गेलं थोडसा आणि हा.
एकत्र झालं की तिज्या घरात काय चालयल मग माझं असं मग आपण माय काहीतरी दुःखी असलो की आपण तिज्या संग शेअर करू शक तर ती काहीतरी सू तिजं काहीतरी म्हणजे चांगली बातमी असली की ती आपल्यास शेअर करू शकते आपण एक मेका पण इथे तसं नाहीत ना ग्रामीण भागात कोण कुणाला हे करणार जेत त्याच्या घरचा जे चे तेही करणार.
हाव हाव हाव तेच तर ते फरक आहे ना. ते असं मेंटलिटी मध्ये फरक पडतोय हो हम्म तेच तर. हम्म बाकी काय नाही बा त्याज्या काय आहे बस संडेचा दिवस आज असच असतो थोडासा आम्ही गेम वगैरे खेळत राहायचं आणि काहीतरी आपल्याला नवीन शिक वायच असेल तर आप आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला एक दुसऱ्याना मे मेकांना विचारून आपण शिकू शकतो.
तो हा हा असं आहे हम्म आपल्याला काय थोडसा ये व्हायला पाहि ऍ ऍक्टिव ऍक्टिव्ह ह्या लागते होय.
हा.
हा तेच हम्म हम्म मग.
हा तेच ना मी सांगते किंवा मर तम तसं म्हणजे काय हाय हा म आपण ते घरी चांगले चांगले बनवतात बाहेरचे आपण जास्त खात नाही फास्ट फूड वगैरे असं काय. घरीच तर थोडा बनवायचा आणि थोडंच खायचं असंय ऑइल वगैरे अवॉइड कराय चा फाट फूड वगर अवॉइड करायचा असं जास्त नाय हा. म्हणजे ते पहिले आधीचे दिवस गं आधीचे माणूस काय करतात चांगले बनवून घरीच खातात तर बाहेरचे जास्त खाय पण हाय तर काय ते जास्त म्हणजे वर्ष जिवत राहायचं. आणि आताचे लोकं काय जास्त जिवत नाय असंय हा.
आणि बाहेर जास्त करून ते चायनीज ते हॉटेल असलच त्यांना जास्त असं बाहेरलंच तेलकट आणि ऑइली जेवण असं नुसतं खाऊ वाटतं त्यांना.
हो.
ना आणीनपहिली पिढी कशी आप पलं तेवढं थोडं करायचं निवान चरचरीत करायचं घरात खायचं पण ते एक टिव माणसं आणि आताची माणसं बिळंगी त्यांना जर असं काय ते झालं की लगेच आजारी पडत त्यात बघितलासा नवे, कारण सगळ्यात. च हे डुप्लिकेट हे आले त्यामुळे कोण हेच नाही हो. पहिली ऍक्टिव सगळं व्यवस्थित खाऊन झाड पाल्यायचं हे खान त्यामुळे एक्टिव आहेत माणस, अजून सुद्धा एक-एक आमच्या इथे तरी एक-एक शंभर. एकशे दोन अशी वयाची माणसं अजून म्हातारी माणसं आहेत.
हो-हो-हो, हा तेच तर ना, म्हणजे म्हणायच की बाबा आपल्या लाईफ मध्ये थोडा एजॉय तरी पाहिजे. थोडा कुटतरी फिरायला जायला. पाहिजे अस, हा, असं आहे. त्या म्हणजे आपण जास्त हे करू नये. म्हणजे दुसरं जे पार्टी वगैरे करतात अ दुसरं काहीतरी फास्ट फूड वगैरे खातात करतात. आपण तेवढं नाय-नाय करायच, आपण म्हणजे लिमिटेड असं
च लिमिटमधे करायचं पण कराय पाहिजे म्हणजे आपले लाईफ पण एन्जॉय कराय पाहिजे असं. थोडं का असना, थोड-थोडं मी जास्त राहूदे पण प्रमाणात लाइफ आप आप आपल्याला आपल लाईफ आपण जगाय पाहिजे.
ना, असं वाटतं ना, आपण काहीतरी नवीन शॉपिंग केली त असं वाटतंय की हा मी तिला दाखवू तो मला दाखतेय. एक-एक ह ना, हो.
एखादी साडी घेतली, तर ते आपल्याला ऊत स्तुक असते की दुसरीला कधी दाखवीन आणि ती कधी मला म्हणेल की छान आहे तुझी साडी असं आप ल्यालाही आपल्या मनाला वाटतयच की.
हा-हा-हा-हा, हम्म.
बरं चालते, अ ऐका, सहा सेंकद राहिलेत. इकडून कॉल कट करते.
हा, ओके ठीक आहे. मि लावते हम्म हो.